हॅलो.
हॅलो.
हां ताई येतोय ना आवाज?
आवाज कमी येतोय खूप तुमचा.
होय.
हम्म.
आता येतोय का?
हो येतोय येतोय.
हा हा झालं जेवण वगैरे?
हो तुमचं.
हो माझं पण झालं. पाऊस वगैरे काय म्हणतोय?
पाऊस भरपूर जोरात चालू आहे. कंटाळाला अक्षरशः
हा हा. ते तुम्ही मराठीमध्ये नंबर पाठवला ना मग ते मला कॉपी पेस्ट. करायला वेळ गेला म्हणून थोडं हे झालं हा. ते मराठी नंबर बहुते का ऍक्सेप्ट करत नाही.
हो.
हा मग ते परत टाईप केलं मग. ते ह कॉपी पेस्ट करायला मग वेळ लागला थोडस.
तुमचे मित्र मैत्रिणी कसे काय?
हो आमचे मित्र मैत्रिणी छान आहेत की सगळे.
होना.
आपल्या जीवनात कसं मित्र मैत्रिणी असणं एक महत्वाचंच आहे ना. म्हणजे. आपल्याला ते वेगवेगळ्या संकट काळात भावनिक आधार देतात.
हो.
हम्म आपल्याला काही वाटलं कमी जास्तीच तर . त्यांना कॉल करून बोलू शकतो त्यांच्या जवळ थोडं. आपलं मन मोकळं केलं तर आपल्या म्हणजे तणाव पण कमी होतो ना.
हो.
त आयुष्य वाढायला थोडक्यात आपल्याला मदत होते म्हणायचं उत्साहानं जगण्याची. प्रेरणा मिळते. त्याच्यासाठी तर खरं आपल्या जीवनात मित्र मैत्रिणी आवश्यकच आहेत ना. येेतो ये ना ताई आवाज?
हो येतोय ना म्हणजे खरं विचार केला तर मित्र हा आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा. आणि अनमोल ठेवाया. आपल्या जीवनातील नाही का एक चांगला मित्र सुख दुखात साथ देतो. योग्य मार्ग दाखवत असतो जीवनातील ताण तणाव सगळ्यात. महत्वाचं म्हणजे जेवाततील ताण तणाव तो खूप. कमी करत असतो खरी मैत्री म्हणजे जात नाही बघत किंवा. वाद किंवा संपत्तीवर आधारित नसते किंवा आपलं रक्ताच पण नातं नसतं. तेवढं प्यारा नसत तर ती विश्वासा समजूत. आपलं टिकून राहत असत म्हणजे आपलं रक्त नसतं आपण. लग्न करतानी तरी आपण एक पत्रिका बघत असतो पण म्हणजे मित्र असा. आपला असा असतो. की त्यात कुठलं रक्ताचं नातं नसतं कुठलं काही कुठ संबंध पण नसतो. कधी आपण आपली पत्रिका पण बघितलेली नसती पण आपलं एवढं म्हणजे. एवढंच आपले म्हणजे धागेजर एवढे जु जुळतात त्याच्यासोबत ना.
हो सुखदुःखात आपल्याला सोबत सुखदुःखात आपल्या सोबत राहतात.
हो.
म्हणजे आपल्याला कसं आधार देतात. थोडासा त्यांच्या सोबत घालवलेला वेळ कसा आपल्याला एक. तेपणा दूर करतो आपल्या जीवनातला. आणि कस चांगले मित्र असले हा.
मानव आहेक तस सामाजिक प्राणी आहे त्याला खर आपल्या भावना अस. काही त्या व्यक्त करण्यासाठी किंवा जगण्याचा आनंद घेण्यासाठी. इतरांची त्याला गरज भासत असते पण मित्र या ना त्यामध्ये तो सर्वात खास आणि जवळचे नाते मानले जाते. त्यांनी म्हणजे मित्र नसलेले जीवन हे निरस किंवा कंटरावानी असते म्हणजे एकल खुर एकटेपणा जास्
म आपल्या आयुष्यामध्ये नवीन नवीन गोष्टी शिकायला मदत होते ना म चत्राच कसं. प्रोत्साह पण पण राहत काही काही गोष्टी शिकण्याला मदत होते.
हो आणि कसं असत आपण आपल्या. हो आपण आपल्या स्वतःच्या आईवडिलां जवळ. पण भाऊ बहिणी जवळ पण एवढं काही बोलू शकत नाही. तेवढा आपण म्हणजे आपल्या कुटुंबव्यतिरिक्त मित्र हाच आपला एवढा जवळचा असतो की त्याच्याजवळ आपले सगळं मन मोकळं करू शकतो. आपले सगळे सामाजिक आर्थिक सगळे प्रॉब्लेम आपण त्याला सांगू शकतो. आणि तोच एकमेवच असतो. तो इतरांपेक्षा दहा पटीने आपले ते प्रॉब्लेम अगोदरच सोडवण्याचा. प्रयत्न कर.
प्रयत्न करतो हो आणि जर एखादा मित्र काही. वाईट मार्गाला चालला असेल तर किंवा वाईट सवयी लागायल्या असतील. अस तर जे चांगले मित्र अस. वाई सवयी पाून दू रालाण मदत करतात का. का नाही म्हणजे ते सांगतात की बाबा असं करू नको. तू असं कर म्हणजे जीवाला जीव देणारे मित्र तर करू शकतात ना ते. त्याच्यासाठी मग आपल्या जीवनामध्ये मित्र मैत्रिणी चांगले असणं आवश्यकच आहे.
म्हणजे मित्रच खरा मित्रच असा असतो तो. केव चांगल्या दिवसातच नाही तो साथ देत आपल्याना म्हणजे तो कठींेट सांग तो. आप पाठीशी उभा असतो आणि आपला विश्वास पण तितकाच असतो. त्याच्यावर आपल्या सगळ विश्स त्या मै्री. पायावर आपला उभारलेला असतो आपण.
हो बरोबर आह
आणि म्हणजे आपल्याला त योग्य प्रकारे मार्गदर्शन करीत असतो. वाईट सवयींपासून पण दूर राहण्यास मदत करतो. त आणि योग्य मार्गावर नेत असतो आपल्याला तो चांगला म्हणजे जीवनात. त चांगलं काय वाईट काय? खरं काय खोटं काय हे प्रत्येक गोष्ट आपला मित्रच आपल्याला सांगतच. त नाहीही का हो.
म्हणजे आपल्या घरातले पण एवढं समजून घेत नाहीत तेवढं मित्र समजून घेतात.
एखादी जी मैत्रीिण असेल तुमची तिच्याबद्दल सांगा. एखादी जी मैत्री नसेल तिच्याबद्दल सांगा.
हो माझ्या तशा म्हणजे शाळे शाळेच्या जीवनामध्ये कॉलेजच्या जीवनामध्ये आणि आता वैवाहिक आयुष्यामध्ये पण माझ्या म्हणजे तशा खूप मै मैत्रिणी आहेत जीवाला जीव देणाऱ्या कधी आजारी वैगेरे पडलं तर टिफिन वगैरे घेऊन येणाऱ्या. हो आता पण परवा मी हॉस्पिटलमध्ये होते. तर मी तर सकाळी एक मैत्रिणी यायची मग तिची ड्युटी असायची मंग तीन बसायची थोडा वेळ. आणि मग त्या ती जायची ती टिफिन वगैरे घेऊन येेऊन जेवण ते केलं आम्ही की मग जायची परत मग दुसरी दुपारी मैत्रीण यायची. टिफिन घेऊन दुपारचा आणि मग एक टीला पण बोर होत न अस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट मीट होती मी तीन चार दिवस तर मग पाच सहा वाजेपर्यंत बसायच्या हम्म मग घरी जायचं मग जाऊ का जाऊ का त्यांचा पण पाय निघायचा नाही तिथून. मग जायच्या घरी स्वयंपाक वगैरे करून मग त्यांच्या मिस्टरांची तिकडच ड्युटी होती पोलीस स्टेशन जवळच होत्या मी जिथल्या हॉस स्पिटलमध्ये ॲडमिट होती तिथं मग त्यांची नाईट ड्युटी वगैरे असायची मग दहाला जायचे ते तर मग माझा टिफिन वगैरे घेऊन हा येण्यासा साठी मग ते लवकरच यायचे मग साडेसात आठ लाच यायचे म थोडंसं ते काही जास्तच नाही बसायचे. मंग थोडस बसायचे वगैरे आणि मग ते जायचे. म्हणजे आता पण सारखं फोन करताय आता परत डॉक्टरांनी चेक चेकिंग साठी वगैरे बोलवलं होत न परत तर मग आज आम्ही जाणार होतो तर पाऊस होता रात्री मग काय आम्ही गेलो नाही तर सका सकाळी सकाळी त्यांचा कॉल. येणार आहेत का म्हणून तर मग माझं थोडं मोबाईलचा प्रॉब्लेम होता तर मग मी नंतर केला तर मला म्हणे आज महाराष्ट्र बंद आहे, मग तुम्ही जर आलात तर कुठं वाटत आडकून बसाल. म्हणून कॉल केला होता, म्हणजे अशा जीवाला जीव देणाऱ्या पण मैत्रिणी आहेत, जे म्हणजे हॉस्पिटल वगैरे तर चालू असते, हे त्यांना माहिती न पण रस त्या मध्ये काही आता आडवाडवी वगैरे असतं न रोड आंदोलन वगैरे असं करतात लोक. मग तस जर काही झालं वाटेत अडकून बसायची हेच आहे न आता दोन तास लागतात आम्ही जिथ त हॉस्पिटला गेला होतात तिथ मग ती म्हणजे एखादी म्हणजे म्हणजे जीवाला जीव देणारी मैत्रीण असेल तरच असं करू शकते न.
हो हो
एखादी म्हणली असती जाऊद्या हम्म इला निका हा जे आहेत.
माझ पण बर का म्हणजे शाळेपासून आता कस शाळेत आम्ही मामाची शाळेत पण मामाच्या घरी होतो, तिथं पण माझ्या खूप अशा जीवाला जीव देणाऱ्या मैत्रिणी होत्या त्यानंतर मी इकडे आले माझ्या मम्मीकडे तिथे पण नवी दहावी म्हणजे माझी प्रत्येक मैत्रणी जी इतकी जीवलग होऊन जायची मला जास्त नाही. मला मोजक्याच मैत्रिणी पण एकदम जीवाला जी व देणाऱ्या. म्हणजे आई हो त्यांच्या घरी मुक्कामी वगैरे जाण, त्या पण मामाच्या घरी त्यांचे आजीबाबा पण म्हणजे एकदम स्वतःच्या आजीबाबांसारखं जीव लावणं यात्रेला घेऊन जाणं. अक्षरशः मी म्हणजे रेल्वेत बसलेलीच नव्हते. मग ती मला च्या घरी घेऊन गेली होती. मामाच्या घरी होती ना, तिच्या घरी यात्रा होती. ती मग मला ती तिच्या घरी घेऊन गेल तिकडडे आंबेगावला तर मग तिथं मळ बला मला बसले नाही म्हणून मन मटतेला असेल ग बसमध्ये रेल्वेमध्ये बसून आणलं होत ती माझी इच्छा त्यांनी पूर्ण केली होती.
पूर्ण केली मैत्रिणी ना हा. म्हणजे, असं वेगवेगळ्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या मैत्रिणी भेटतात ना हा.
मैति म्हणजे ती अजून पण माझ्या सोबत आहे आता ती पण इथच नाशिक ममध्येच असते. पण जास्त पंधरा एक दिवसांनी फोन करणार, विचारणार अससं काही झालं तर भेट त्याला येणार.
हो ना, नाशिक तरी म्हणलं तरी खूप मोठं आहे ना. असं सारखं सारखं जाण येणं पण होत नाही आता कसं. आपल्या आपल्या कामामध्ये थोडस हे असत पण कॉल करणं म्हणजे कशी एक काणच मो म्ह
हम्म.. मला म्हणजे, हो. फोन करून विचारणार तब्येत बरी की काय चाललं काय सगळं विचारणार व्यवस्थ तीन.
अ तशा शाळेच्या मैत्रिणी हे पण चांगल्याच राहतात होनं.
होन
कॉलेजमधल्या. म्हणजे वेगवेगळ आपण जसं, वेगवेगळे टप्पे घेऊ शिक्षणाचे तशा वेगवेगळ्या मैत्रिणी भेटत राहत. त्याात ना
हो. हो.
आपल्या बालमैत्रिणी वगैरे
हो.
तस हे माझी बालमैत्रीिण वगैरे नाही असंच त्यांची मुलं होती आमच्या शाळेमध्ये, मग जाता येेत असं त्यांची ओळख झालेली मग. ती अशी खूप मैत्र्रीण झाली त्यांनी पण त आहेत अमरावतीकडच्या.
हो. हो.
हा यवतमावळच्या तिकडच्या आहेत. ते आता अ जॉ हो. हा आईकड वगैरे जर गेल्या त त्या तिथून कॉल करणार कशी तब्येत काय म्हणजे छान अस. वेगवेगळ्या मैत्रिणी वेगगळ्या, वेगवेगळ्या जीवनाच्या टप्प्या त्यात भेटलेल्या आहे
हो पाहिजे, एकतरी सुख दुखाला मी त मैत्रीिण पाहिजेच नाही का.
चालेल तई करूयात नंतर खाऊला पण हो. ठीक आहे हो.. हो..
बाय